हम बोला, अडचण काय तूमचं? अ ह म बरं आहे, बरं आहे, बरं आहे तुम्हाला बरंय आहे का?
तुम्हाला बरं आहे का? बरं! अजून काय? हुं आवाज येतोय का? आवाज येतोय का? आवाज येतोय का? आवाज येतोय का? हम्म! बरं. हम बरं. एक, दोन, चार, पाच, सहा.
एक स्वतः स्वतःला देतात आणि
लेनीयर आणि म्हणजे, असं रेशण. दोन पण आणि ही पहिला जीपटीपीचा आहे ना. पहिला जीटीपीला दुसऱ्याला काय लागत? एटिपि हुं मजा म्हा. हम ह . हम. पहिला काँल एक व्यस्तचं आहे, दुसरा ऍड ए मीन थ्रिल थ्री ओ एच ला दुसऱ्या डे टीमला आधी लागत, कैसे लागल ते. हा हा ह.
कारण कि, वॉल्युमरस तीन पाच पॉंट आठ यस. आणि केक. नाही पॉलीमल हे पाच पॉइंट आठ एस आणि पॉलीमर
पॉलीवाईस तीन. थांबा बघू या. हा पाच पॉइंट आठ ऑल इन ट्रॉमिस पण पहिला जी टी पी दाखवणार आणि दुसऱ्याला वेळी हा खुपवण नाही एठणार. तुरुक टॉनिस प्या असं म्हणल्या रे आता. तुरूक स्प्लायसिंग पोस्ट ट्रान्स्क्रिप्शन ला को ट्रान्स्क्रिप्शन नाही. .
एक्झोट स्कीपिंग. बर आर्रेनिक धिस
हो.
एडोनिसिन. अ फॉलोविंग डिस्क्राइब द डिफरंट ग्रुप वन रिक्वायर सिक्स्थ बीन को फॅक्टर. इंटरनल ब्रांच ऑडिट. बरोबर म्हणजे पहिल्याला दुसऱ्याला. काय लॉजिक नाही आपलच ऍडमिशन ते युज करत. आणि जर हे पूर्ण क क्रोनॉलॉजी बघितलेली तर क्रॉनॉलॉजी कशी आहे? क्रोनोलॉजी कशी आहे कशी आहे कशी आहे येऊन पाय डॅशिंगला
जियो यूट्यूबवर रेड रोज चार सहा आणि पाच ट्रायस आणि आरोपी.
यू वन आणि यू फोर रिलीज होत्यात ते आणि यू सिक्स हा यू सिक्स हम्म. फर्स्ट टर्म व्हेरिफिकेशन. बेंच पॉईंट ए बरोबर.
आणि
वेरिफिकेशन तिसऱ्या व्हायोलेज ला ओके.
किती वेळ झालाय? बर.
म्हणजे आता किती वेळ झाला करायला? हम्म.
बरं.
हा. वाय ई ई स सि एच म्हणजे हो. दुपार अह जेम्स म्हणजे ठेवलं जात आत आणि जोडल जात आत तोडण्याच्या नंत
तर
त्यांना काय म्हणतात त्यांना म्हणतात हेग्जोंस
हम्म. कुठला इंट्रोन लॅरिआ टू डू.
तयार करतो. ग्रुप. दोन आणि लायस समोर म्हणजे बी बरोबर. विच सेशन ब्रांच पॉईंट ए. इनसाईड द इंट्रोन. दुसऱ्या प्रकारचा.
अं हाऊ मेनी मार्क्स इन्क्रन.
पहिल्या प्रकारचा. अ कुठला को फॅक्टर.
दुसऱ्या प्रकार नाही पहिल्या प्रकारचा. हं चालतंय की. मग सबका खर्च ताक मिनट.
करेक्ट प्ले मॅच
तशी मस्त कुणाला येत नाय. मस्ती गरजेचीय.
पैसे पण भेटली पाहिजे तेना. किती वेळ झालाय. वैताग आलाय राव म
बरं पेपर कधीय लगा लगा लगा.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
विषय ब
हम्म.
किती वेळ झालाय राव कवा व्हायचा वेळ यो. किती वेळ लागेलं. रूम बरं. किती वेळ चांदोली धरण परिसरात तार वाघीनेचा वावर. चांदली धरण परिसरात पुन्हा एकदा वाघीणेच्या वरण नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झा ते आहे धरणाच्या भिंती लगत असलेल्या रिंग रोड समोर सोमवारी तारा वाघिणीचे दर्शन झाल्याची घटना घडली. स्थानिक नागरिकांनी वाहन चालकांची मोठी वर्दळ असलेल्या या मार्गावर वाघिण बणे फिरत असल्याची माहिती पसरताच परिसरात एकच खळबळ उडाली. काय मग वाघान जायचं कुठं? हम्म हम् हम्. मला नाही झालं का? तर पॉलिटिक्स व बोलू शकत नाही मी पण बोललोचत हम ब तर कट करतो